आणि परत केलीसते का?
होय. कट झाला वाटत तो झाल असेल बारा मिनट.
बिब.
तिथं डॉक्युमेंट दाखवलं त्यानं म्हटलं ते पनचं. सीबीसी करा म लोन दिला हा.
तेच काय ते आपण इथं बरा घल त ते?
फुटं?
पण मी बरा गेलतो बघ.
न ना तुम्ही त ह ह.
ओपण म्हणून दिलतो ग मीताव्हा.
मानज निला.
दिले की?
ती काय करणार आहे. नाही का.
हम्म एक्सटर्नाल प्रज उतधला.
घरातच असते ना तू. म्या कररते. पं सरकार. हा.
मग जावं म्हंटलं कदमवाडी रोड ला ह म्हंटला ते.
त.
तिथन जवळच होत सोड मॅप लावून गेलो.
ह.
तिथं गेलो तिथं आणि नशीिब चांगलं कि? म्हणजे होतीच गर्दी. पण क नाही त्या मुलींच कॉलेजमधलं सर. फोन उचलत नव्हती ब्रेक. होता वाटत त्यांचा, त्यानं तुजं करून घेतो तोपर्यंत. तिथं अडीचशे दिलं. तो फॉर्म सगळा परत भरलेत सगळं डॉक्युमेंट जिथं स्कॅन केलीत.
ते घेतलं आणि म्हंटलं गॅप सर्टिफिकेट
अ म्हटलं तिथल्या माईसेवा केंद्रामध्ये विचारलो. गॅप सर्टिफिकेट का किती घेताय म्हणून काढाय तर ती म्हटली दोनशे. मग लगेच मिळणार काय म्हणलं अर्जंट हे म्या म्हटली.
नाही म्हंटली चार दिवस लागणार. आताच तर च्या सह्या घेऊन आलो आता तहसीलदार नसत्यात. असं तस मग मला कळायचं बंद तेवढ्यासाठी परत या लागलं असतं की ग.
व्हय मग
याव सी ई टी चं रजिस्ट्रेशन करून दिला कुणी?
इथस बसा की हां
सी ई टी चं रजिस्ट्रेशन करून दिला त्याला म्हंटल गॅप सर्टिफिकेट मागल. मग तो म्हंटला पहिला तिथं जा म्हंटला काय म्हणतात बघ.
हा
आणी जाऊन बसलो बाई आत आणी काय करू, काय करू कळ ना. काडाय लागणारच आहे म्हंटलं आणी
मम्मीची
हॅलो
हॅलो, सी ई टी चं काय? गेल तु की नहीं तेव्हाच ते गॅप सर्टिफिकेटच विचारून आलतो.
हां
मग तो लय उशीर लागणार म्हटला मग ते सी ई टी चं काढून परत आणी आलो
कॅफी झोन नंबराला बस जा म्हंटलं. मी इथ नंबराला बसतो. जर पाहिजेच म्हटली तर तिथं तू काढून घे. मी सांगतो म्हंटल मोबाईल वरून. काय माहिती लागली तर.
तो पर्यंत आला माझा नंबर.
सुमितला म्हटल सुम्या तू बस म्हटलं बघतो जवून वर काय म्हणतात? आणी वर जाऊन नंबरात बसलूय तरी पण मला असं म्हणजे कसं तर व्हयाला आलं ते नाय
नाही म्हटले रांग पासून माग जाया पाहिजे. हां
त्या महा ई सेवा केंद्रवाल्याला फोन लावलो, त्याला म्हणलं की आप सर्टिफिकेट पाहिजे म्हणाल्यात काय करू? आता काढून द्या म्हणलो मग त्यो म्हणला काढ कि तीथच मंग म्हंटला हा मग म्हटलं त्याला तहसीलदाराची सई ते लागत्या मग म्हंटला अर्ज ली म्हंटला असं असं मी चार दिवसात गॅप सर्टिफिकेट जमा करतो. आणि मला टोकन मिळू दे म्हणून, मग कागद हुडकलो पेन हुडकलो आणि घेऊन बसलोय आणि लिहू काय नको लिहू काय नको करत दाराजवळ आलो. आणि आत गेलो मग ती डॉक्युमेंट चेक केली
हा
म्हंटली दोन हजार हे चोवीसचं आहे की
हम
आ दोन हजार चोवीसच का‌ आणलायं मी म्हणलं माझं दोन हजार चोवीस मध्येच पूर्ण झालय. माझी ती एक्झाम होती म्हंटलं आता
हम्म
मग म्हंटली त्याच प्रूफ कुठं आहे मग ह्यच मार्कलिस्ट कुठ आहे म्हटली मग पास आउट झालेलं मार्कलिस्ट हो त ना त्यात ग्रॅज्युएशन कंम्प्लीटचं मंग ते दिलो मग म्हंटली हच्या आधीच कुठ आहे चोवीसच मंग म्हंटलो ओरिजनल आहे म्हंटल म म्हंटली त्याचा झेरॉक्स आणजा म्हणले मग परत गेलो झेरॉक्स आणलो आणि ते गट्टा करून दिली आणि म्हंटली इथं वर लिहि म्हंटली
ह
की असं असं माझ गॅप म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झालय
आणि गॅप सर्टिफिकेटच्या ऐवजी मार्कलिस्ट च प्रूफ जोडलय म्हणून लि असं म्हटली मंग तिथं वर अर्ज लिहून दिलो
ह हम्
मग डॉक्युमेंट चेक केली त ओरिजिनल
तच्या पण ते
तेरा चौदा डॉक्युमेंट होते त्यात असा गट्टा
आणि ते दिलो त्यांना आणि त्यांनी ते फाडून अ आपलं हे आहे बघ बोन आपलं फीची पावती देतात की कॉलेज मध्ये एक्झाम फी तेवढंसच कागद दिल्यात बघ टोक पण मी तिथं का नाही त ते होतीच त्यांना तीन चार वेळा विचारलं हे एवढंच आहे एवढंच आहे.
- मग
पटनच झालय तेवढं आणि परत बाहेर आलो आणि ख कर्मचारी होतीत त्यांना म्हटले हे एवढेच आहे आता घरला जायचं होय म्हटले तेवढंच आता हे कॉलेजमध्येध् द्या म्हणटलं
सांगते किती वाजता गेलत्या
थांबत थांबत पाऊस होता न
हम्म हम्म
येवढा वेळ झाला
मला केवढं ग मग हे करायला लागणार
पण तुम्ही कास्ट मध्ये आहे ना
होय
मग
नाही तर आम्ही तिथे आता काका होते आम्हाला पण जा लागते सही शिक्क्का घायला गेल पाहिजे
तेच की तिथंच कोल्हापूरला गेल्यावर लगेच होतेय खरं कणी दहा ला पण तिथं टच पाहिजे आमचं जरा हा म्हणजे तिथं तू दहाला पोहोचायला पोहचाय पाहिजे ग दहाच्या आधी गेलं तरी पण चालत चालते सोड कारण तिथं
नंबर
आणि एकदम पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास सोडतात
कुठंय ते
ताराराणी पुतळा आहे
हा
आपण असं जातो आणि ताराराणी पुतळा दिसतोय आपल्याला ह तिथन तिथन युटर्न घ्यायचं परत आपण इचलकरंजीकडे येतो इकडं
हा हा तुमच्या आधी तीन पेशंट आहे विश
दुसऱ्या दिवशी आला आणि लगेच गेला
मला एवढं टेन्शन आलंय का माहिती आहे का मी चुकून जरन पुुढच्या वर्षी आले अडमीशन केलं आणि चुकून माझ लग्न ठरलं तर बोंबा बोंब आहे
त्या एक्झाम द्यायच एवढं का
काय एक्जाम बतीस त्या अभ्यासात असत एक्झाम देणार माणूस आणि परत बॅक राहिले की बोंब माझ नाही मला परत परत हे तर घेऊ वाट ना
काय नाही आता एवढं दिले आणि बॅक राहील तर काय विषय आहे
ह
मबेला पूजे सगळं इंग्लिशमध्ये असतंय
हो आता मी इंग्लिश मॅडम हुणाराय
मला पण शिकव की संडेचा क्लास लावते तुझ्याकडे संडेचा क्लास लावते
हो हो येऊ शकता ना तुम्ही इकडे बर
काय काय शिकवनार
तुम्हाला इंग्लिश बोलायला शिकवणार इंग्लिशमध्ये शिव्या नाही शिकवणार
नाय पहिला शि -शि-शिव्या शिकवा. म इंग्लिश शिकवा.
तुम्हाला लँग्वेज व्यवस परफेक्ट शिकवली जाईल. तुमच्या भाषेत ते पण.
आमच्या भाषेत इंग्लिश भाषेत नाई.
इंग्लिश भाषेतच खरं तुमची इंग्लिश भाषा सगळ्यांची प्रत्येकाची वेगवेगळी असत्या ना. थु तुम्हाला आला तर मी इंग्लिशच प्रकार शिकवीन माझं डेमो देईन तुम्हाला.
हम्म हम्म हम्म हम्म शिकणार नव मी.
अ.
मी शिकणार न्हव मंग.
हा शिकणार की.
म्हणजे झालं सगळं बोंबले गेली असं मी नंतर ऍडमिशन करणार अह आणि परत वेगवेगळं हुनार सग कला विषय.
तो पण डी के टी लाच घे म्हणजे तो माझ्या मागच्या बॅचला येताये.
तरी पण एक वर्षीच असतय ते. शिकायचं अन त्यानंतर तू बाहेरचं पडणारयेस मी गेले कि तू नसणारयेस तिथं.
म मी घ्याय नको पाहिजे होत आत्ता ऍडमिशन शिट्ट. मला वाटलं असलं की तीनशे डझन डी के टी वाल्यान ची बहुतेक डी वाय पाटील वाल्यांची असत्या.
डी वाय पाटील ला डायरेक्ट ऍडमिशन होतय हे हे काय सी आय टी नसली तरी पण .
त्यांची परीक्षा असत्या ग.
झाली की बाळ परीक्षा ती. मग आता एम बी ए चालू हुणार शिकवायला पुढच्या महिन्यात पहिला एक लॅपटॉप घेतो. पाहिजेल घरात पाहिजे अन तु मेन म्हणजे हिला पाहिजे भक्तीला पाहिजे तुझं सगळं आय टी वरच असते.
हम्म हम्म.
सगळं कोडिंग कोडिंग नई तिला आता शाने.
होय.
ते च म्हणालोय तिय एम सी ए ला घालायचं.
चालते की.
इतिहासाच शिकण्यासारखं नाव्ह लय उरपाट आहे.
करत्या ना हो काय नाही.
करत्या सोड खरं असं हा बाबा तू माझ्यासाठी हे केल्यास नुसतं काहीतरी तुझ्यासाठी कराय पाहिजे हीअशी तिची वृत्तीच नाहीये.